हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो. हा आता आला आवाज बोल, काय करायलास?
काय नाही हाय घरात काय करू.
हम काय काय झालं केलीस, ऍडमिशन कॉलेजची तेन कुठलं बघितल्यास?
कॉलेज बघू यावेळी, मी असं रेग्युलर करणार नाही आहे कॉलेज.
एक्सटर्नल घेणार हाइस?
होय असं म्हणालोय, बघूया आता काय करायचं ते काय काय करायचं?
एक्सटर्नलची कॉलेजेस कुठली कुठली बघितल्यास का?
नाही हेला होतं ना, यशवंतरावला एक होतयं वाटतं आणि आणि काय आणि कोणतं तर हाय बाई न्यू कॉलेज हेच कोल्हापूर मधलं.
नको त्याच मला पण चौकशी करायची होती कसं कसं काय? अ तिथे एक्सटेर्नल हाय काय? मी मी फूल म्हणजे फूल टाइम घेणारे एक्सटरनल नाही. असेल? का पण तू एक्सर्टनला करणार आहेस?
असंचं बाई काय काय करायचं?
हम.